हॅलो आवाज येतोय काय ते मघाशी माझा कॉल डी कनेक्टच झा होत नव्हता
हा हा हम्म झाल ना सबमीट
नाय झाल बघूया ते प्रवास त्या बद्दलच की तू माहिती सांगत होतीस ना
होय आग काय आता प्रवास बद्दल तुला तर बोललोय तुला लास्ट टाइम विचारलेल की मी मी चालोलय ट्रॅव्हल करायला येणार काय म्हणून तू तर काय नाहीच म्हंटलीस उन्हाळ्यात तुला आवडत नाही
होय अग उन्हाळ्यात बघना कस असतय रखरख ऊन असतय आणि उन्हात पाणी खूप वाढतय आणि आजकाल तर किती पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस ऊन आहे किती ऊन आहे बघितलस ना
अग मग अशा अशा वेळी जरा थंड हवेच्या ठिकाणी तेन जायच ग
म थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही गेलेला काय
होय मग जीथ समुद्रकिनारा असतो निसर्गरम्य वातावरण असते डोंगर, दऱ्या म्हणजे तेथे हिरविगार झाड असतील अशा ठिकाणी जायच जेणेकरून आपल्याला विसावा, विश्रांती मिळेल.
हा मग अ थंड हवेच्या ठिकाणी लय भारी ते धबधबा धबा मला मी तुला खरं सांगू मी धबधबा एक पण बघितला नाही ग मला धबधबा बघायचाय
अग खुळे मग काय तर कसलं भारी वाटतं माहितीये काय धबधब्याचा तो आनंद द म्हणजे तिथलं ते वे वातावरण आणि तिथला तिच ते येण्याची जी म्हणजे वेव असते हे ते तु बघ एकदा बघ बघितल्यानंतर तुझं डोळा असं भारावून जाइ ते अक्षरशः
होय
मग काय तर म्हणजे तुला म्हणते तुला माहितच आहे की आता मला प्रवास करायला आवडतय नवीन-नवीन ठिकाण पाहायला आवडतात. नवीन नवीन गोष्टी शिकायला
तू लांब लांब प्रवास कुठ-कुठ केलस? म्हणजे अस लांब कुठे गेलस काय जि तर निसर्गाच्या ठिकाणी असं म्हण किंवा रिसॉर्टला वगैरे आता आता नवीनच आलय बघ रिसॉर्टला जाय तर तिथ सगळच भेटतय खान- पिनं, डान्स-बिंन्स
त्यामध्ये जास्त मज्जा असं आहे ना ते ए ते जे त्यांनी निर्माण केले एकीने त्यामध्ये असं असते. म्हणजे आपण कुटंबाला घेउन जाऊ शकतो. तोय आपल्या आ मित्रमैत्रिणींना घेऊन जाउ शकतो आहे मग एक दिवस तिथ थांबायचं मग त्यांचे पॅकेजिंग पॅकेज जे काही असेल त्यांचा तो एक रिसॉर्ट असतो, जर आपल्याला म्हणजे कुटुंबासाठी अ एक खुले हवे असेल तर घ्यायचं, कपल फ्रेंडली रूम पण असतात तिथं परत मग मैत्रिणींसाठी पाहिजेल असेल तर घ्यायचं डिपेंड करतं आपण कोणासोबत जातोय आणि आपल्याला कसं हवं असतं.
आणि म्हणजे असं नाश्ता जेवण वगैरे ते अस किंवा म्हणजे त्याच पैश-पैशामध्ये असते.
हा होय आता बघ ते डिपेंड करते त्या रिसॉर्टवर आणि आपल्यावर पण आता एकेकांना असते ना बाहेर जाऊन आपण स्वतः बनवून खायचं जसं कि बिर्याणी हे होय. एक रिसॉर्ट मध्ये आता ते पण फॅसिलिटी अवेलेबल केलात ग आता सगळीकड सुविधा आहे.
आणि मग ते आपण आता बनवणार आहे आपण आ आता जे काय समज मग त्याचं साहित्य वगैरे मग ते हॉटेलवाली देतात का आपण घ्यायचं?
आता ते आ आता काही ठिकाणी त्यांनी देतात. मग तिथकनी त्यांच पॅकेजच ज जो रेट असतोय कनी तो जास्त अस जास्त असतोय म आपण घेऊन गेलो ना मग तिथं रेटपण कमी लावतात आ म्हणजे आ असं घेऊ त्यांचा म्हणजे खोली वगैरे आणि जी भांडी वगैरे म्हणजे युज करते ना मी
म्हणजे त्यांची युज करणार आपण ती खोली भांडी गॅस वगैरे काय असेल ते
तिथच असतं सगळं आणि बाकी जर मग आपल्याला काय लागणार असेल मग त्यांनी जर म्हणजे काहीतरी सामान वगैरे दिलं मग त्यात काही नसेल तर ते आपण जाऊन घेऊन येऊन शकतो असं असतं.
हा आणि आता रिसॉर्ट म्हटले की कसं अ शहरापासून गावापासून असं लांब असतय.
हा शेतात वगैरे ते म्हणजे काय असाल बघ म्हणजे दैनंदिन जीवनातून ताणतणाव जो काय काय असतो आपला जो थकवा वगैरे तो तिथे जाऊन ते ते वातावरण बघून तिथलं सगळं जे काय आहे त्यांची सुविधा सुविधा सोय सगळी बघून आपल्याला म्हणजे एक मुक्तता मिळावी उत्साह व्हावा आनंदी व्हावा आपण यासाठी ते तो एक प्रकार त्यांनी केला असावा बघ
हम्म हम्म हम्म बरोबर आहे तुझ पण आजकालच्या कस दैनंदिन दिन म्हणजे असं कंटाळवाने अस रुटीन मध्ये म्हणलं ना तेवढी छोटी मजा एक दिवस वीकेंडच एक दिवसात पण आपण मजा करून येऊ शकतो. असं नाही कि लांबच कुठ फिरायला जायला पाहिजे. ति लांब च कुठतरी ट्रीप काढायला पाहीजे.
हा अगं म्हणजे कस असतय बकी म्हणजे काही लोकांना लांब लांब जाण पॉसिबल नसतय ग म्हणजे आ तुझ घे तुला प्रवास सहन् होत नाही म्हणून तू सांगतेस मग अशा मग त्यां लोकांनी काय करायच जवळच्या जवळ एखाद रिसॉर्ट बघायचं आणि मग तिथे जायचं मग एन्जॉय वगैरे जेवण तुम्ही बनवू शकता आणि तुला माहितच आता इंडोर म्हणजे घरातल्या घरात खेळायचे गेम्स देखील तिथं आता उपलब्ध आहेत. कॅरम हे ते म्हणजे फनी गेम्स हे ते सगळ त्यांची ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात. ते आपण म्हणजे त्याचा आनंद आपण घेऊ शकतो तिथे मग त्यांच स्विमिंग पूल वगैरे असतो आपण त्यात जाऊन एन्जॉय करू शकतो म्हणजे असं बऱ्याच प्रकारच रिसॉर्ट वगैरे सगळीकडे झालेलं आहेत ग
हम्म बरोबर हाय आणि खूप अगं तसं म्हणायला बघा. बघायला गेलं तर आजकाल ल असलं म्हणजे खूप ठिकाणी झालय असलं. रिसॉर्ट म्हणायला गेलं आणि अनेक अनेक झाले की, उन्हाळ्यात वाॉटर पार्क वॉ वॉटर पार्क पण भरपूर झालेले आहेत बग आणि त्याला तसं लोक प्रतिसाद पण देेतायेत हं
हा प्रतिसाद देतायेत म्हणूनच तर ठिकठिकाणी होतायत आता बघायला गेलीस तर प्रत्येक ठिकाणी वॉटर पार्क हे आहेतच तू बघतेस. आणि वॉटर पार्क मध्ये कस होतेय. त्यांचं पण पॅकेज चांगलं असतेय ग म्हणजे दिवस दिवसाचं पॅकेज असेल. किंवा हाफ डे च पॅकज असतय जे आपल्याला म्हणजे अ परवडेल अशा प्रकारचे असतय त्यामुळे लोक जाऊन त्याचा आनंद लुटतात.
वॉटर पार्कच पण तस झालं आणि लहान मुलांसाठी म्हण आता कसं सुट्ट्या पडल्यात ना सो उन्हाळ्याच्या म्हण किंवा म्हजे असं तेवढीच मजा आणि इतकं ऊन आहे म्हणजे वॉटर पार्क म्हणजे बेस्ट आपण काय बघायला गेलो की पाणी पाहिजे बेस्ट ऑप्शन आणि गावाकड कसं नदी असाय नदी आणि नदीत पोहायला जायचे पण आता ते खूप दुर्मिळ झाल्यासारखं झालय ग त्यावेळेस धोके पण होते. सोड म्हणजे बुडायचं असं काहीतरी घडत पण होत. पण आता ह्याला ऑप्शन म्हणून बघायला गेलीस, तर वॉटर पार्क आहेत. आणि लोकं तिकड जास्त होत. ओळत्यात म्हणजे अ सेप पण हाय ना ते
होय अगदी बरोबर आता तू म्हणलीस ना जसं आता बघ की पहिले खेडेगावात वगैरे कसं होतं नदी म्हणजे विहीर म्हण विहिरीमध्ये वगैरे लोक म्हणजे मुलं मुली जे काय असतील ती म्हणजे पोवायला जात होती म तशी तस शहरामध्ये तस उपलब्ध नसत. ते ग विहीर वगैरे अस दुर्मिळ ठिकाणीच असते मग त्यासाठी लोकांनी म्हणजे काय केल तर अ वॉटर पार्क नावाच एक केला की मग उन्हाळ्याच्या सीजन ते जाऊन तिथ त्याचा आनंद घेतील आणि तिथं पण बघ की म्हणजे वॉटर पार्क मध्ये फक्त तिथ पाण्याची स्विमिंग पूल असतय असं नाही बाकीच्या देखील ऍक्टिव्हिटीज असतात तू बघितलीच असशील आता आता म्हणजे किती फेमस वगैरे आहे ते? त्यामुळ आणि लहान मुलांसाठी त्यांची एक वेगळी अशी म्हणजे काळजीपूर्वक त्यांनी जी नियंत्रण केलेलं असते त्यांची जी यंत्रणा असते त्यामुळे लोक तिथं घाबरत देखील नाहीत ग म्हणजे लहान मुलांसाठी वेगळं आणि मोठ वेगळं असं त्यांच दोन प्रकार त्यांनी ठेवलेल असतात. त्यामुळ तिथे जाऊन त्याचा आनंद लोक घेतात.
हूं बरय आणि ते मला एक त्यांच एक हाय काल वॉटर पार्क ला गेलेलो काय म्हणजे मी बघितलेलं अ म्हणजेच पूर्ण आम्ही काय तिथे थांबलो नाही इतका वेळ पण ती लास्ट नाईटला ना त्यांचं असं अ गाण्याचा शो होता म्हणजे डान्स वगरै करायच परत कोण गिटार वाजवत होत म्हणजे ज्याला जे आवडतय ते तुम्ही करू शकताय. कोण गाणंच म्हणत होत. कोणत्या सगळ्याचा एन्जॉय करत होत्या त्या सगळ्या गोष्टींना असं पण होतं म्हणजे एक थोडस ताण तणावर रोजच्या ह्याच्यात ता जाऊन नवीन माणसं नवीन कला नवीन सगळं
हा नवीन नसत तेच ग म्हणूनच प्रवास कणय करायचा बघ आता तुला तू बोललीस ना तुला गाडीने वगैरे म्हणजे पर्सनल हे ते सहन होत नाही म तू रेल्वेन प्रवास करायचा रेल्वेने तर सगळ्यात आरामदायक प्रवास हे तुला माहित हाय?
रेल्वेचा तर अतिउत्तम प्रवास काय ग सगळ्यात भारी रेल्वे
मस्त होऊन जाते म्हणजे प्रवास मार्ग रेल्वे आता बघ ना आपण अ खिडकीतून आपण आपल्याला लांब किंवा म्हणजे निसर्गरम्य दृश्य वगैरे दिसतात आपली जर रेल्वे घाटातून वगैरे जात असतील तर आपल्याला ते पाहावयाला खूप छान वाटतेय. अस असतंय आणि जर आता म्हणजे आपल आपण रोज कंटाळेला असतोय तेच ते तेच खाऊन हे ते आणि मग आपण प्रवास केला मग तिथल्या ठिकाणच नवीन काय असेल फेमस त्यांची जी अ म्हणजे खाद्य पदार्थ असतील त्याचा आपण टेस्ट चव वगैरे सगळ बघू शकतो नवीन तिथली संस्कृती शिकू शकतो वेगवेगळ्या ठिकाणच्या आपण तिथे गेल्यानंतर माहिती घेऊ शकतो. त्यामुळ प्रवास करायला पाहिजे ग त्यामुळेच मी तुला विच
म्हणजे बघ एक मला गोष्ट कळली तुझ्या बरोबर बोलून प्रवास कर करायला पाहिजे हे जेवढ महत्वाच आहे तू त्यातन आपण काय काय शिकू शकतीस हे तु मला सांगितलेस म्हणजे प्रवास कर म्हणजे बाहेर पड बाहेर पडल्यानंतर तुला कळणार आहे की बाबा हे हे जग अस आहे किंवा इतक्या इतक्या सुंदर गोष्टी इथं आहेत आणि त्या तुला नवीन नवीन तुला इथ काहीतरी शिकायला भेटल तुला नवीन फूड ट्राय करायला भेटतील आणि एखादं जर ठिकाण आवडलं तर तू आता समज एखाद आपल्याला काहीतरी आवडलं तर नवीन नवीन गोष्टी शिकायला पण भेट तील नवीन सगळं सगळं नवीन ट्राय करायला भेटल एन्जॉय करायला भेटल यासाठी तू म्हणतेस की प्रवास बेस्ट आहे बरोबर आहे न गं माझं? तुला काय वाटतय? तु मला तुला मला हेच सांगायचं होत ना की अजुन तुला काय मला अस समजून सांगायच की बाबा की हा हा पॉईंट आहे की तू इतकं समजून घे असं काहीतरी आहे अजून
आता आता तसं म्हणायला गेलं तर मी तुला लास्टली म्हणजे एकच सांगेल की प्रवासातून तुला अजून एक काय फायदा होतो माहिती का प्रवास हा प्रत्येक वेळी सुखदायक होईल असं नसतय ग काही टायमाला तुला अडचणीत पण येेऊ शकतात कधी कधी उशिरा जाऊ शकतेस तू कधी कधी गर्दी अस प्रवास वगैरे करताना तुला थक थकवा येऊ शकतो म त्यावेळी हा म त्यावेळी तुला काय होत ते एक अनुभव येतोय आणि त्या अनुभवातन तू काहीतरी नवीन शिकत्यास मग शिकल्यानंतर तुझा जो आत्मविश्वास असतो की नाय तो वाढतोय आणि तु मग शिका वेगवेगळ्या परिस्थिती परिस्थितीन तू कस सामोर जाशील? त्यामुळेच मी तुला सारखं पण तु कि प्रवास हा तू करत जा.
हूं बरोबर आहे तुझ हा म्हणजे तुला अस सांगायचंय की प्रवासासो प्रवास पण कर पण त्याच्यासोबत तू काळजी पण घे. तुझी सेफ्टी पण तितकीच महत्त्वाचीये. बरोबरय प्रवास करताना आपण खरंच काळ- जी घ्यायला पाहिजे.
हा ते काळजीपूर्वक कर आणि कुठे गेलीस तर मला कळव आणि व्यवस्थित जा.
हो काय मला अडचण आली ना की मी तुला कॉल करीन. की बाबा मला सा प्रॉब्लेम आलाय तू सांग म्हणून हां
हो कधीपण कर मला
हा चालेल आणि कधी कुठे काय प्लॅन ठरलं तर मी तुला सांगेन हा जाऊया मग आपण हां चल बाय.